हॅ हॅलो आवाज येतोय माझा?
हो येतोय माझा येतोय ना?
हम हो हो येतो येतोय.
बोला.
काय म्हणताय कसं काय सुरू आहे हे सगळं.
चाललय आपलं मस्त तुमचं कसं काय?
काही नाही जरा बिल्डिंग मधल्या सभासदांचा वाद सुरू होता इमारत तीमध्ये भाडेेतत्वावर जी लोक राहतात त्यांच्यासाठी तुम्ही गा असं सुरू होत म्हणजे ते प्रत्येक सोसा प्रत्येक सदनिकांमध्येच आपल्याला बघायला लागत या गोष्टी जिथे तिथे हेच वाद सुरू असतात म्हणजे जे मूळ मालक असतात ज हम् जे मूळ मालक असतात ते समजून घेत नाही की हे भाडे तत्वावर आले आपलेले असं तुम्ही गाडीच इकडे लावली तुम्ही कचऱ्याचा डबाच इथं ठेवला तुम्ही चप्पलच बाहेर काढता हम्म म्हणजे मला असं वाटतं की आपलेपणाने त्यांना तुमच्या सामावून घेण्याचे त्यांची नियत नसते असं मला वाटत ते त्यांना कमी लेखतात कारण ते भाडतात त राहतात म्हणून त्यांच्यावर थोड्या फार प्रमाणामध्ये शिरजोरी करायला बघतात असं मला वाटतं आता पुण्यात म्हणा मुंबईमध्ये नाशिकमध्ये जी शहरं आहेत मेन आता त्याच्यामध्ये या गोष्टी फार प्रमाणात चालतात मग भाडेेतत्वावर जे राहताय त्यांच्यासाठी डबल अ सदनिकेच मेंटेनन्स तुम्ही द्यायला पाहिजे वर्षाचा नको नको ते आटी लावतात ते तुमची गाडी बाहेर लावली गेली पाहिजे जे बरोबर आहे की नाही
हो बरोबर आमच्या इकडे पण भरपूर चालू आहे असं
हम्म
आमच्या इकडे पण येतात ना अ बाहेरून भरपूर जण येत आहेत राहायला इकडे आमच्या इथे कसं म्हणज म्हणे रूम प्रत्येकाने असं म्हणजे जागा जास्त त्यांच्याकडे असते ना ती लोक रूम बांधतात एक्स्ट्रा
हम् हम
आणि मग असे भाड्यासाठी रूम देतात म्ह जे काही लोक असतात चांगली तर काही लोक एवढी त्यांना म्हणजे आपली घरातली कामं पण त्यांना सांगतात काही काही असतात ते मालिक
म्हणजे कस आहे हो बरोबर आहे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मुलं मुलं राहत असतील आता तुम्ही मला सांगा त्यांचा पगारच दहा ते बारा हजार असेल सुरवातीला त्या मुलाला एक आख्खी सदनिका भाड्याने घेणं परवडण्यासारखं आहे का त्यात त्याला खाणं पिणं बघायचंय महिन्याच चहा पाणी आलं बरोबर आहे की नाही मग ते काय करतात एकत्र एकत्र सर्व मिळून राहण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यात पण त असतात तुम्हाला पिऊन पिलेलं नाही पिलेलंच आणलणार नाही तुम्हाला इथ रात्रीच्या वेळी येता येणार नाही एवढ्या वाजता तुम्ही घरात या तेवढा वास्तक तुम्ही घरात या मुलींना आणलं जा मुलींना आणण्यास बंदी आहे बरोबर का नाही
हो बरोबर म्हणजे कोणी यायलाच नाही पाहिजे असं असतं त्यांचं
हो
आता थोडेफार फ्रेंड असतच ना कोणना कोणतरी कंपनीत मध्ये
आणि आजकाल कसां मुलं काय किंवा मुली काय त्यांचं कसं अ वेगवेगळे उपक्रम चाललेले असतात त्याच्यामुळे त्यांचं एकत्र येणं जाणं होतं पण त्यांना असं वाटतं की एक मुलगा आणि एक मुलगी किंवा एक स्त्री किंवा एक पुरुष यांच्याकडे बघण्याचा आपल्या समाजात चा दृष्टिकोनच खराब आहे, त्यांच्यात निखळ मै त्री असू शकत नाही दुसरं नातं असू शकत नाही असंच त्यांना वाटतं.
सोबत दिसलो की काहीतरी त्यांच हा.
काही प्रमाणात त्यांनी घातलेले तरुणाईसाठी नियम हे योग्यच वाटतात मला काही प्रमाणामध्ये. पण काही प्रमाणामध्ये ते अति अति पण वाट, कडक पण वाटतात मला.
ते आत, हा तेच आत ते आहेत ते काही आहेत ते, एवढं पण नाही पाहिजे.
आता आमच्या इथंलाच आमच्या ज्या सदनिका आहेत तिथलाच एक प्रसंग सांगते तुम्हांला. आम्ही अ मध्ये राहतो ते ब मध्ये राहतात. त्यांचं, त्यांनी मुलं ठेवली होती अशी भाड्यांने. तर ते समोरचे काकां मी त्यांना नको नको केलं एवढा त्रास द्यायचे त्यांनी कचऱ्याचे डबे ठेवले ना मुद्दामून लाथडून द्यायचे तो कचरा बाहेर सांडला जाय चा आणि मग सांगायचे मांजरीनी सांडवला. म्हणजे त्या मुलांना एवढा त्रास व्हायचा त्याचा. आता काय करणार ना, हा त्यांचीपण पार्सल आले कुणी पत्ता वगैरे विचारत विचारला की त्यांना अ इथं कोणी रा राहत नाही म्हणून सांगायचे त्यांचे इंटरव्यू चे वगैरे लेटर यायचे त्याच्यामुळे ते रिटर्न जायचे ना. असं आहे. असं करू नये, एक वेळ अशी आली त्या काकांच्या घरातले अ मुलगा मुलगी म्हणजे त्यां ची सून आणि मुलगा दोघही नोकरी करणारे, जे सकाळी जाणार ते संध्याकाळी येणार एक वेळ अशी आली की त्यांना घरात ह हाट हृदयविकाराचा झटका आला त्यांना. आणि त्यांना कुणीच दिसेना काहीच दिसेना बिल्डिंगमध्ये, अ शहरामध्ये असंच अस त ना कोण कोणाच्या आध्यात नाही कोण कोणाच्या मध्यात नाही, त्यांनी समोर दार ठोकवलं. नशीब ती सहा-सात मुलं होती घरामध्ये त्यांनी काही विचार केला नाही. त्यांनी पटकन ॲम्बुलन्समध्ये घातलं, त्यांना घेऊन गेले दवाखान्यामध्ये लवकर उपचार त्यांचे सुरू झाले तिथं सही देखील केली त्यांनी ना गाची आता कोण कोणाची जवाबदारी घेतं का तुम्ही मला सांगा. की अनोळखी मुलं. ती अनोळखी मुलं पण त्यांनी एवढी मदत केली आणि डॉक्टरांनी सांगितलं. दहा दहा मिनटं जरी उशीर झाला असताना तरी त्यांच जीव वाचवणं अशक्य होतं, मग त्यावेळेस तुमच्या मदतीला शेजार धर्म शेजार धर्मच आला ना, त्यांच्या कपाळावर लिहिलं हो त हे भाडेकरू आहेत हे मालक आहेत. काहीच नाही ना माणुसकीचा धर्म त्यांन माणुसकीचा धर्म त्यांनी पाळला, मग त्यांना त्यांची चूक समजली की आपण यांच्याशी कसं वागलो ते आणि हेच आपल्या कामाला आले. अशा.
ते अशे असतात काही लोकं हा म्हणजे काही लोकं तर त्यांनी कसं मनात ठेवलं नाही का हे आमच्यासोबत अशे वागले. त्यांनी त्यांचे माणुसकी दाखवली.
काही होऊ शकतो प्रसंग हा कोणावरही येऊ शकतो वेळ सांगून प्रसंग येत नाही माणसांवर बरोबर त्यांच दिवशी त्यांची बायको गावी गेली होती त्यांच दिवशी. मग त्याच्यानंतर जी त्यांची वागणूक बदलली त्याला काही सुमारच नाही मग अगदी घरी जाणं येण काही घरात बनवलं की ते त्यांना देणं म्हणजे तुमच्यासाठी केलं तर तुम्ही करणार तर तुम्ही माणूस
हा
म्हणजे एवढा समाज स्वार्थी आणि अ्पलपोटा हा हे मला तुम्हाला सांगा
त्यांच्यासाठी सर्व कर ते येत म्हणजे लोकांचा विचार नाही फक्त स्वतःचा विचार खर तर हे असं नाहीच पाहिजे म्हणजे सर्वांनी एक समान सगळ्यांचा विचार करून राहायला पाहिजे
आता उद्या ते जर सोडून गेली ना मुलं त्या जागी दुसरे आले तरीही त्यांची ती वृत्ती ती, तीच राहणार आहे ते त्यांनाही तसच त्रास देणार असं आहे त्यांचं
त्यांच, काय, टे चेंज नाही होणार मग आता
दुसरी गोष्ट भाड्यानी राहतात म्हणजे ते चुंचुके मोजत नाहीत ना तेही पैसेच भरतात ना ते सभनी
पैसे होतेच ना ते पण मेहनतीचे पैसे एवढे मेहनत करून आण येणार आणि मग ते त्यांचे पैसे देत आहेत ते काही फुकट नाही राहत असतील तर वेगळी गोष्ट आहे पैसे देऊन राहीत असल्यावर असं नाही एवढं बोलायला पाहिजे
आणि दुसरी गोष्ट कसं आहे प्रत्येकाची सुरुवात ही अशीच होत असते त्यांनी हे विस विसरलं नाही पाहिजे ना कुणी वरून किंवा आईच्या पोटातून स्वतःची सदनिका घेऊन जन्माला येत नसतं ना
मस्त तेच हो आणि एखादा भाडुकर असेल त्याला उलट आपण फॅमिली सारखं हे करायला पाहिजे ट्रीट कराय पाहिजे काही लोक हा एकत्र सगळ्या गोष्टी एकत्र काही लोक असतात असे एकत्र घेऊन राहतात
ह बरेच असे प्रकार झालेले आहे काय काय सदनिकांमध्ये पुरुष लोक बाहेर जातात कामाला गरोदर बायका असतात तिथं ती, मुलंच कामाला येतात तुम्ही त्यांना जर प्रेम आणि विश्वास आप पुलकी दाखवलं तर तेही मदत करतील सगळ्यांना एकाच नजरेने जर तुम्ही बघितलं तर हे चुकीचं आहे ना एकाच चष्माने तुम्ही सगळं जग बघतयं हे चुकीचं आहे हा समाजाचा हा दुसर म्हणजे भाडेकरूकडे बघण्याचा तुमचा, दृष्टिकोन बदलला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि मालकांच ह त्या भाड्ये करून वर ठी मानअसतं की तुम्ही या अटीतटी मान्यच केला पाहिजे ती तर येणारे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे अरे त्यांनी दिला तर त्यांच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहे यांच्यावर उत्तर नसतं त्यांच्याकडे बरोबर की नाही
ह खर तर भाडेकर असतात ते कोणाला त्रास देत नाही ते त्यांचं काम आणि घर तेवढंच म्हणजे ते त्यांच्या कोणाच्या मद्यात जाईतच ना पहिली गोष्ट म्हणजे पण आपल्या आपल्याला समोरून एखादं म्हणजे कोण त्रास देत असेल तर मग त्यांना पण म्हणजे एवढं तर सण नाही सगळी गोष्ट करू शकत
सगळ्याच गोष्टी नाही कोण सहन करत कारण का ते पण पैसे देऊनच राहताय त्यांच्या पैशाने खातायत मग एवढं कोण नाही कोण घेऊ शकत कोणाच मग तो मालक असला तरी त्याला पण आपण बोलू शकतो
दुसरी गोष्ट त्या दिवशी त्यांना बघणारं कुणीच नव्हतं त्यांनी जर त्या काकांवर सगळ्या गोष्टी. ंचा सूड उगवला असता नाहीच नेला असते त्यांनी दारच उघडलं नसतं तर काय झालं असतं आज? जगले पण नसते ना म्हणजे त्यांनी त्यांची माणूस की दाखवली. तरुण असून जे ज्ञान त्यांच्याकडे होतं संस्कार होत. ते तुमच्याकड वयोवृद्ध होऊन पण नाही आले. बरोबर आहे की नाही म्हणजे माणूस हम्म हम्म. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे ही वागणूक कुठेतरी ही वागणूक कुठंतरी बदलली गेली पाहिजे सगळ्यांना माणूस म्हणून हक्. क दिला पाहिजे असं मला वाटत फार छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई.
मला पण मस्त वाटलं बोलून ह धन्यवाद.